हॅलो येतोय कां आवांज?
हो येतोय.
व्यवस्थित येतोय नां? हां हां बरं आणि कायं करियास?
कायं नाहीं बसलोय बाहेर.
होयं बरी अहिस?
हो आहे. तूं?
होयं मी पणं बरे आहे. मगं स्टेटस बघितलं परवां कुठे गेलतीस फिरांयला?
आं मी होयं ट्रीपला गेलतो तिरुपतीला.
होयं छांन. मगं कसं गेलेला?
ट्रेन ने मीरज पासूंन तिकडं बालांजी पर्यंत आणि तिथूंन असतांत प्रायव्हेट वरं जायंला हां तिरमांरला.
बरं बरं मगं. फॅमिली सगळें?
हां फॅमिली.
हम्मं बरं बरं. आणि मगं चार्जेस ते कसे आहेत गं परं पर्सन?
परं पर्सन तरी जाऊंन असं पर्यंत म्हनलं तरं नां. पांच हजारांच्या वरं खर्च जातं
होयं
हो तिकडं जरं आपल्या इकडच्यां पेक्षा तिकडं रेटं जास्तं आहेंतं.
जास्तं आहेतं होयं.
हां त्यामुळें
हां हां बाकी मगं कायं तिकडं बघण्यांसारखं म्हणजे मी अजूंन गेले नाहीं गं.
हां हां तिथं आहे भरंपूर पॉइंट आहेतं. गोल्डन टेम्पल ते म्हणजे थोड लांब आहे आणि पद्मावती ती म्हणून जी बालाची पत्नी आहेत ना बायको ती आहे. खाली पद्मावत तिरुपतीमध्येच आणि गोल्डने टेम-टेम्पल आहे आणि वर वरच्या साईड ला पाच पॉईंट आहेत. ते म्हणजे बालाजी फर्स्ट टाइम पहिला उतरलीत कुठं त्यांचे पादुकांच ते. परत ते एक पाच असं ह ज आहे पाण्याच एकत्र आल्यालं. तिथे काय अशे चार पाच पॉइंट आहे तिथे बघण्यासारखे
होय
हा
हम्म हम् तेच मग तरी किती एक दोन दिवस लागतात का जायला
जायला हा आज जर आता एक एक बाजूपसन जर इथं बसलं तर उद्या सकाळी आठ वाजता तिथं पोहोचतय खाली तिरुपतीत. आणि तिथून मग जायला एक तास वर डोंगरावर आहे ना एक तास ते दीड तास जायला लागतोय.
होय
हा
मग तुम्ही कशान ट्रेन नं काय?
हा इथून ट्रेन जायच आणि तिथून खाली तिरुपतीला पोहोचल ना तिथून मग बसेस असतात. त्या बसमधून वर जायच मग खाली आणि चेकअप वगैरे होते आपल. चेकपण झाल्यानंतर आपल्या ब्यागा वगैरे चेक होत्यात अ सगळ ते झाल्यावर चेक आउट करून पुढं जायचं.
बरं म वर जाताना बरोबर काय सामान आपण घेऊन जाऊ शकतो आपलं खाण्याचं ते ना असं.
हा हा सगळ आपले म्हणजे कपडे वगैरे सगळे आपण बॅग असो ना त घेऊन जाऊ शकतोय. फक्त चेक आउट करतात त्यांनी आण चेकआउट झाल्यानंतर मग वर जायचं मग वर तिथं गेल की रूम्स असतात.
हा चांगलं आहे का म्हणजे सगळं.
रूम्स वगैरे एकदम म्हणजे कसं फाइव्हस्टार हॉटेल सारखं सगळं आहे सुविधा.
होय
हा सगळं भारी आहे म्हणजे आंघोळी पाासून तेन गॅस गिझर तेन प्रत्येकी आपला रूम फक्त कस रुमला जरा हे अस वेटिंग असते.
वेटिंग हम्-हम्
जर आता सकाळी आपण आठ नऊ वाजता जर पोहोचलो तिथं वर तरअ जिथून एक सकाळी जर आपण नंबर लावला तर संध्याकाळी चार पाच वाजता आपले नंबर येतात. म ते नंबर आले की हा कोड घ्यायचा. आणि ते कोड वर स्कॅनिंग वगैरे करायचं आणि मग तिथं जाऊन चेक करायचं नंबर म्हणजे आपल्याला रूम कुठ भेटल्या पूर्ण वरचा एरिया हे ना पूर्ण रूमस भरपूर आहेत ना तिथं मग ते रूम चेक करायच तिथ जाऊन ऍड्रेस वर त्या हे करायच त्यांनी सोडतात नेऊन रूमसला हा मग तिथ आपलेला रूम भेटते यात
होय बर बरं नाहीग मध्ये पण आमचा प्लॅन झाला हेच्यात कशात बरं मे महिन्यात काय बहीण जाणार होती माझी एकटीच चल म्हणत होती मग मला जरा काम होत म्हणून मी नाही म्हटले त्यावेेळेस
हा हा.
चलल्याता दोन तीन वेळा आमचा प्लॅन फ्लॉपच झाला.
होय काय नाही छान आहे बघण्यासारखं आहे तिकडं.
हा मग तेच ती पण परवा जाऊन आल्यानंतर म्हंटली की अगं चांगलंय, तू यायला पाहिजे होतीस मज्जा केली असती आपण
हा हा
होय म्हंटलं खर आता काय तेव्हा झालंच नाही, बघू मग आता जरा दिवाळी चलय प्लॅन करायचं जायचं तिकड म्हणून हा मग परवा स्टेटस पण बघितलं तुझं म्हणलं ही गेल्या वाटतं तिकडच बरं झालं म्हणजे विचारायला पण येतयनी म्हणून मग केला कॉल.
हा हा
आता बरेच दिवस झालं तुला कॉलच नाही ना, हा
ह दर्शनला तेन जरा जास्त टाइम लागतय आम्हाला अठरा तास लागल होते.
अठरा तास
हो दर्शनासाठी जर आपण इथून फ्री पास वगैरे काढून गेलो तर तिथेच्या एक भेटतय लवकर एक पाच साडेसहा पाच सहा तास लागतात. आणि जर विदाउट पासच जर गेलो तर मग अस जास्त टायमिंग लागतय जशी जास्त गर्दी असेल ना तर जास्त टायमिंग लाग तय आणि जर कमी गर्दी असेल तरी मिनिमम एक पंधरा तासाच्या वरच दर्शनाला लागतय.
होय मग कसं मग तिथं बसायचं वगैरे
हा हा हो होय त तर म्हणजे दर्शन लाईन आहेत ना तिथं सगळ्या सोयी आहेत म्हणजे पाणीची तेन बसायची वॉशरूमची तेन प्रत्येक ठिकाणी एक एका दोन दोन मिनिटाच्या अंतरावर सगळीकड ते आहे. वॉशरूम वगैरे त्यामुळे सुविधा चांगल्या आहेत आणि सपोज रात्रीच वगैरे अस दिवस रात्र पण चालू असतय ना मग प्रसाद वगैरे रात्रीच पण चालू असतय तिथं,
होय
हा
प्रसादमध्ये काय मग आपलं हेच
हा खिचडी खिचडी भात एक आसतोय हा आणि उपीट एक आसतय आणि जर आपण अन्प म्हणजे ते लाईन मध्ये तेवढं ते असत तय आणि अन्न प्रसादनला गेलो कणी म्हणजे तिथे राहा जेवणाच पण आहे मग भात वगैरे परत रसम म्हणून हाय आपल्या इकडे आमटी असत्यांना तस रसम म्हणून प्रकार आहे आणि ते रोट म्हणून एक अस ते आणि ताक वगैरे तेन तसल अन्नप्रसादाला पण जेवण छान
हां हां बरं
तर तिथे छान म्हणजे सुविधा वगैरे भरपूर केल्या छान केल्यात.
हा मग आणि बाकी हॉटेल्स असतील की म्हणजे असं दुसरं काय खायचं असल तर आपल्याला,
ह आहेत हॉटेल तेन पण तिथ जास्त म्हणजे तांदळाचे प्रकारच पिकतात ना. तांदूळच असतय इडली ढोसा आंबोळी वगैरे हा तेच जास्त प्रमाण मग हे नसतय आपल्यासारखं चपाती वगैरे जास्त काही नाही तिकडं नाही नाही. भेटत नाही ते खाली हॉटेल दोन आहेत महाराष्ट्रीयन म्हणून. तिथंच तेवढ मिळतय, नाहीतर बाकी तिथं कुठंच भेटत नाही. चपाती वगैरे हा हॉटेल कॉस्टली आहे ते. कारण की ते जास्त भेटत नाही ना, आपण आपले तिकड गेल्यावर काय होतंय तिकडे एक पाच सहा दिवस असल्यामुळे कधी एकदा ते भात नको वाट मग त्यामुळ त्यामुळे चपातीसाठी जातातच सगळे.
जातात हा तेच की आपल्याना इकड आपल्या भागातल्या लोकांना इकडचं जेवण सवय हाय गं. तेच की.
ग ते सारखं आंबोळी वगैरे खाऊन वैतागलेले असतात ना त्यामुळे
हा हा हा हा बर बर. प्रवासात मग काय त्रास वगैरे काय नाही.
नाही नाही ट्रेनचा प्रवास असल्यामुळे काही त्रास वगैरे नाही, ह.
बरबर मग तरी बुकिंग कधी करायला लागते काय.
आपण आता जाण्याच्या आधी तीन महिने बुकिंग करायला लागते, कारण की तात्काळ तिकीट भेटत नाही.
हा तीन महिने पहिला जर आता आपल्याला ऑनलाईन दर्शन आधी लागणार असेल, म्हणजे कमी वेळाच तर त्याच्यात ते तिकीट काढायचं तीन महिने आधीच भेटत ते असं अचानक कधीच भेटत नाही. मग ते तीन महिन्या आधी ते तिकीट काढायचं आणि आता सपोज एक दोन तारखेला आपलं तिथं आहे. तर आपण इथन दोन तारखेला सकाळी तिथं लाग पोहोचायला लागते. म्हणजे एक एकतीसच तिकीट काढायला लागते आपल्याला. असं एकतीस किंवा तीस तारखेचं तिकीट काढायला लागत. आणि मग तिथं ज्या दिवशी आहे, आता त्यांच टायमिंग वर असतंय ते ऑनलाईन दर्शन पण. चारचं साडेचारचं तेन मग त्या टायमिंगच्या आधी जायला लागतय तिथं मग आधी तिकीट काढायच तीन महिने आधी, कमीत कमी तीन महिने आधी काढायला लागते ते तिकीट.
ऑनलाइनच ना.
हा ऑनलाईनच.
हा आणि दर्शन पासच पण ऑनलाईन.
हा दर्शन पहिला दर्शन पासच तिकीट काढायचं आणि त्याच्या अनुसार म्हणजे तीन दिवस आधीच काढायचं डेली आता आ आज आज आहे की नाही तर येत्या तीन महिन्याच्या पुढची अशी डेट तिथे ओपन होत असतात.
हा हा
हा त्यामुळे तीन महिन्या आधीच काढायला लागत.
हा बर बर चालते की.
हम
तेच मग. म्हंटलं विचारावं तर तुला आता जस्ट तू जाऊन आलेस नाही, म्हणून मग म्हंटलं विचाराव.
बाकी तिथं जरी गेलं तिथं गाईड्स वगैरे पण असतात. सांगायला आणि नसेल तर मग आपल्याला जर माहित असेल तर म्हणजे अ तिथं भरपूर मोठा एरिया ये ना, मंदिरचं, म्हणजे फ्री पासची लाईन वेगवेगळ्या असत्यात, दर्शन पासची वेगवेगळे्या असतात, लाईन म तिथून जायाचं, म तिथं प्रसाद वगैरे असतोय, ते खात-खात पुढं जायच, म्हणजे असं रात्रीच स्टॉप वगैरे काय नसत, चालूच असते दर्शन.
होय नही खरं म्हणजे कसं, आता तिकडची लँग्वेज वेगळीच ना गं, खरं म्हणजे कोण बरोबर जरी गेलं, तर जे माहित
त्यांनच, होय आणि तिकड आपली भाषा कळत नाही, आणि हिंदी वगैरे, पण जास् त नाही, तमीळ तेलगू लोक, त्यामुळं त्यांचच त्यांना समजते, आपले-आपली हिंदी सुद्धा, त्यांना एकेकांना समजत नाही.
होय, हा म एक, म्हणजे लई मोठा प्रॉब्लेम ये, हा भाषेचा. तेच मग कुणाला तरी सोबत, म्हणजे जे जाऊन आलेत.
हां, जायला पाहि जे अणि ते पण, दर्शनच्या आधी केस कटिंग च, तेन करूनच मग दर्शनला जायाच, हां, मग ते केस कटिंग चा एरिया वेगळा य, तिथं अ डीपीटी म्हणून आहे, तिथं जावं लाग त, अ तिथून म पुढ त्याचे आंघोळ वगैरे करून, मग आपण, जर ड्रेस ते लुक करणार असेल, तर तो करून फोटो तेन काढून, परत जरी हे थांबल, तरी तिथं चालतय.
बर बर, चालतंय मग, आणि काय मंग बरीयेस, तू?
हो आहे, तू?
घरचे सगळे, बरे येत, होय मी पण, बरि बघ. बरं, चालतय, मग ठेवू? करते पुन्हा आणि हां, बाय.